सगळ्यांनातवन आसंकाधी म्ह
हम्मं मग तर ते हल्यास
हो ना, कधी कधी लागतच नाही ना, कधी कधी लागून जातो.
तिसरा कॉल्लिंग मं चौत्ताये.
चौथा ये तुमचा
हे कसं हाय, रंगात आहे ना?
तिसरा एक सौता यो ताई.
म पयाला चौथा असण यो.
चौथाच असलं बहुतेक हायना?
तिथ खुद समजत ती नंबर येली दहा टाकु ना आपण
हा किती वेळेस दाबल मग त्याच्यावरून कळत ना.
ते छकुलीचा नाही लागणा नाही च कुली पाच वेळेस केला असतं बरोबर वीस झाले असते, मग दहा दहा कॉल राहिले असते मग.
हं छकुलीचा माझ्या याच्यावरूनभी नाही लागून राहीला. हम्म हं.
तेच ती नवी आता आपला संवाद वगैरे रहात नाही ना त्याच्या फोनवर पहिली बोलायला लागत त्यालाही वाटते.
होव का म्हणून लागत नाही का ते?
तुम्हीहुन बोलत आहे ना?
नाही मग ते या कार्यातुन बोलल नसल बहुतेक.
हम्म.
तेच झालं म्हणून लागे नाही म्हणून मग
हा. तुम्हाला सुन आल का काय
नाही नाही जाईल पडला ताज खल्ली
हो का?
मी झोपले ते काय मच्छर पडले त्याईवाल्या ना फॅन बंद करेल मी मला थंडी वाजू राहिली पण किती ग मच्छर झाली.
हा.
मी काही झोपले नाही बाई. मी उठते, बसते, बाहेर जाते. ढोर, वासर बाकी
तर बकऱ्या बी टाकले वीकुन आता झाली मोकळी.
हा बकऱ्या काय सगळं विकलं ना
दोन बैल हाय फक्त.
हा वासरे नाही?
हम्म. स्वप्नालीचा फोन येऊ राहिला मला आता. डिलीट करणे तिचां साधा क्वालिटीचा एक ती म्हणत असण मी लावुन पाहती उसनं म्हणून.
हा.
नको काही नको असत्यात मला
छकुलीचा फोन येऊ राहिला यांच्यावर.
उचलु नको आपले दहा मिनिटं झाल्या शिवाय ना मग काही कामाचं नाही व्हायचं मग. ते बघ तो बाहेरच येडा झाला अजून घरी तर मग किती काय होऊन जाई ना जाडग्या पाण्याचं. हा, हा हॅलो. हॅलो.
खा ताई
अं
नाही लगतो मी छकुली साधा कॉल करीत होत ती
उचलू नको हे दहा मिनिटं होऊ दे मग न लाव.
हा नाही त्याच करू राहिल्या.
मलाक चोपडली करू कावाज
हा. हो का? होव ना.
हम्म जात काय पण खाली पण नाव काळ
काण तु म र जाईम बा रेस कर ललेखा ए खन मग
हा कोण
त मी गरज
हा घरज जात वय र ते मदी माणस झोपेल ते पण पयचं काय पण लचण नाही सऱ्या सकाळ तर फोन चालूला बो म्हते सर कमी धंदे करूली काही रकम त्या ख त्यावरले पैसे देईन मग समजून त तूला मी म्हणली हा काही नाही होते त्याला
होव का
हम्म
त्यांना थोडी काय होतं आता उद्याच्या दिवसच पाणी सांगेल बाई दोन दिवस पानी सांगल्या नंतर वीस तारखे लोक पाऊसनी सांगेले आपल्या मराठवाड्यात
हो
मगली पुढची परिस्थिती बिकड सांगू रालते आमच्याकडे ग्रुप आहे व्हॉट्सअपला त्याच सांगू रालते आ
ती म्हण त उचचाल फ फोन उचलाल चाल तू याच्यामध्ये आलेला
साध कॉल का मग साधा कॉल असेून तर तया रा येईल सांगा नंतर करा उचलून घ्या
हम् ती तीनदा पला कि ना ती म्हण म तिचं कान झालं त मा उचली नाही म्ह असं म्हणत
ते ल उसलाम बोला हेना चट करूया चालू द्या
नाही नाही निकट करू आता आल्या रुसली का आ म डलेट कर करून टाकला
मी कट न कर आल्या रुसलान म्हणा नंतर कराव ना
ती म्हणत असेन मी लोमपाते उसला म्हणून सनी
हा
हम् मी बोलू राहिले ना ते सु तिचा काही बयलांदा लागत ना ती बी फोनच लवता अस ना बाल बरोबर कररी त स्वप्नलिस् नंबर निघतोकडं का ग हॅलो स खा जिप्रिया पुढं एकण जिप्रे जिप्रे तीस पंदरा लाग उबारी लालेचे तुला साळ बंगार उपल वयची दटो नतच यायचं फच हॅलो ग मिनटो नाही उरायल काय मेसेज पुरत फोन चालू राहू द्यायचा मग काम करायचप चालत काय त्याला आपलं काम करात अस ते पेमट ज अस ते सगळं करून तनुजा ला आपण आता एकच बेस केली तनुज्याला सग पाच वेस क जग पाच वेळेस ते नाही नंतर बस हा अईना पीडची वीचो पिलवाल र त झपेलेवाला त झोपेले स म बाबा... अम्... मग तिथले तर मन बोलला आपल्याला का प नाही तु... पुढ पंचायत... दु जा काय म्हणज काय आलं मावक चचे तोणप क आहे तर मग कधी कधी सोडत नाही कधी कधी घर आहेट रस्करी काय... व चांगली पाहिजे पपई तिकड का तीन म सम नाली... म आवाचच बरं परच पण... म... घरी बाहे सगळ्या कामही झा... घेऊन ब त्यां कोणीच घरी नाही या.... पलीकडची प राई मारत जाईन गप्पा मारा... खाली तरी झोप चक्कर मारा... हो....
हो काय म्हणत काढला त्या शक्कर माराला.... पुन्हा पावसाला काल चक्कर माराय ज... येतच तर... ले तुमच्या भावच फोन आणि ते अक्षशुकाल दोन हजार मारत य होते तर मारून गेले... याच फोनवरून मारले चालू लू मी...
हो का म्हणून बोलत नव्हती का..
हा नाही बोलत होते मी पण तुम्हाला ऐकू येत ना आमचं चालल फोनण बघायचं
हा..
मला सग ऐक तुमचं बोललं... तुमचं बोलण येत होत मला ऐकू मग येत ना तुम्हाला... ह हम्... एक...
का वडच...
काय पुन्हा आघितलं म्हला पण शची वांगा तुमचं ब म्हली...
अ सकाळ प बाबा या उ्याका.. ह... बाबा काय बोलली जाय... हा पऊ सत्प... नाही कणालावायचं... न... तीन सेकंदच राहिले आता...
तीस तीस.... तिस राहिल आहे ना का नाही...
हा साठ सेकंदात रातो ना दहा सेकंद रा अस ना आता... दास नऊ ते काही दिसल नाही तुला दास राहिले दहा मि एक मिनिट... अ सावून... झाले झाले
आत्ताऊन झाले दहा सेकंड परत एक लावूनच पहा मग